हा बोलाना
काय करताय?
काय नाही थोडं निवांत बसलीये.
निवांत. झालं चहा वगैरे?
हो हो आवरंलं सगळं.
हा हा हा बाकी काय चाललंय अजून
बाकी काय नाही बा तुमच्याकडं. तुमच्या सुट्ट्या काय म्हणत्यात?
आमच्या सुट्ट्या गेल्यात तशा मजेत आता सुट्ट्या संपत आल्यात आता जायचे दिवस आलेत हा तेच आलंय आता जायचं आता वेळ आ लय आमचे सुटट्या संपून
ते जाय निघाला प एवढे दिवस राहिलेलं परत निघताना पाय निघत नाहीत.
हा नको वाटतय म्हणजे आता इथून तिकड गेलं ना परत करमत नाही आणि इकडच्याना पण करमत नाही आणि आपण तिकडे गेलो की आपल्याला पण नाही करमत एवढ्या दिवस राहिलेला असत सगळ्या माणसांच्या आतला आणि त त गेल की एक एकटं दिवसभर राहायचं म्हटलं की नको वाट असं वाटतयं हा परत गेल की आणि आपलं रोजच रुटीन चालू परत ते शाळा वगैरे चालू झाली ना परत चालूच हा नाय सोडायचं, स्वयंपाक बनवा हे. करा ते करा हे सगळ चालूच आराम भेटत नाही मग आपल्याला गावी आल्याशिवाय परत
कधी सुट्टी मिळायची? दिवाळीत होतच नाही ते काय जास्त सुट्ट्या नसतात घरचं दिवाळसण तेन आवरूसतो पर्यंत निम्म्या सुट्ट्या तिथंन किती एक चार आठ दिवस मिळत्यात.
होय म ते आणि या, या आणि जा, जा होतय
झालं की झालं म मे महिन्या
सुट्टी थांब हा मे महिन्याचीच खरी सुट्टी आम्ही तरी पण एक महिना सुट्टी खाल्ली गावाकडे.
बापरे भरपूर खाल्ल्या तरी पण सुट्टी एक महिना म्हणजे
माागच्या मे एप्रिलला एकोणतीसला आल होत आज एकोणतीस तारीख बर बरोबर एक महिना झाला अ आणि आता एक तारखेला हो मी कधी राहिले नव्हते एवढी महिना
माझं पण नाही माझं किती लई तर दोन दिवस नाही तर चार दिवस तेच्यावर होत नाही माझं कधी सुट्टीला खरंच नाही होत कधी डिलेव्हरी हा डिलेव्हरी झालती तेव्हाच मी काही ते चार महिने मम्मीकडे राहिले होते तेवढं परत नाहीच होत मला चार दिवस दोन दिवस दिवाळी तर एकच रात्र
लगेच चला आम्ही काय मिस्टरांना वगैरे घेऊनच नाही आलो त्यांना सुट्टी नसते म्हणून उगच त्यांच्या सोबत मग सुट्टी संपली चला चला
हम्म पण ते कस माझं सासर आणि माहेर एकाच गावात असल्यामुळे काय होतय नाही होत जास्त एकाच गावात असलं की प्रॉब्लेम होते, होय एकाच गावात आहे सासर आणि काय थां आणि उलट राहायला मिळत नाही लांब असलं म्हणजे गप झक मारत आठ दिवस राहत हे काय सकाळी जाव आता तसंच होतंय ओ त्या दिवशी जायचं ते जाऊसतोपर्यंत बारा वाजतात घरात सगळं जेवण आवरा सगळं करा आणि मग जावा गावात आसलकी आव तो पर्यंत बारा एक वाज तो निम्मा दिवस जाते झाला तेवढी रात राहायची दुसरेसकाळी नाश्ता केलं की चला लगेच घरला पर काय म राहायला मिळतंय, मग या मग असं वाटते की बाहेर गावी जास्त वेळ म्हटलं आम्ही निदान काय आमच बाहेरच असल्यामुळ म्हणून मग राहायला मिळत नाही मला कधी कधी वाटते की गावात नसावं माहेर जरा लांब असाव म्हणजे कस किती दिवस रहायला मिळतय का बघूया जाय जायचं एवढ्या लांब म्हणल्यावर रहायला तर हो राहून याव चार दिवस म्हणून
होय आता आमची आता आमच्या गावची यात्रा होती मग माझी बहीण पण गावातच दिलि मग या सगळ्यांची एकच आम्ही सगळे आलोय इकड यात्रेला ती त्यांच्या घरी तिला आमच्या सोबत एन्जॉय करायला नाही भेटलं अ नंतर ती यात्रा वगैरे सगळ झाल्या नंतर आता आले ती
हम्म कमीच हा ते गावात असलं की तेच प्रॉब्लेम
सगळे ते म्हणजे सेम सेम सगळं करावं लागतंय ना इकडं तिकडं सेम असलं कि मग ते येता येत नाही मग प्रश्न पडतो इथलं करायचं की हे सोडून तिकडं जाऊ मग हे काय म्हणतील इकडचे लोक तिक गेल्यावर
होय
ते
म काय तेवढ चालायच हम्म चालायच तेवढं म्हटलं आता गावात असलं की असच प्रोब्लेम आहे सगळ्यांचा म्हणे त्या पेक्षा बाहेर गावी आसलेलं भले सहा महिन्याने का येईना भले चार दिवस राहायला तरी मिळत सुखाने हे रोज बग पण रोज गावातल्या गावात हाय म्हणायच हा महिन्याला जाऊन येत्यासच की आणि काय जायच म्हणत्यात राहायला पण हम्म ते असच होतय प्रोब्लेम मग गावात असणाऱ्यांचं तरी माझ्या मम्मी मम्मीच माहेर माझं आझोळ सुद्धा इथलंच आहे गावात म्हणजे परत हा मम्मी पण गाव माझ काकी पण ह सगळे माम्या दोन माझ्या माम्या हितल्या गावातल्याच आहेता सगळ्यांच गावात आहे सगळे त्यामुळे बाहेर गावी कुठ जाण्याचा आम्हाला लहान तरी पण नाही पण माझी एक बहीण दिलेली म्हणजे तेवढी ती तेवढी दिल्या आटपाडीला त्या मग ती आता पुण्यात असते सोडा त्या त्यामुळे ती एक बाहेर आहे आणि माझी मावशी एक पुण्यात आहे बस एवढंच
एवढेच गावातच सगळे गावातच
मग काय करणार? लहानपणी तर कुठं बाहेरगावी जाणार? सगळीक हितंच आत्या पण हितंच, मामा पण हितंच, मग का त्यू काका पण सगळे म्हणल्यावर कुठं बाहेर जाते मग मग मग ते गावातल्या गावात सुट्टी मला कुठ राहूच वाटायचं नई लहानपणा पासून मी मामाच्या घरी सुद्धा नाई इ तल्या इत दोन दिवस तिसऱ्या दिवशी घरला परत मी दीदी तेण रहायचे माझे भाऊ रहायचा आट आट पंधरा दिवसभर मला राहू वाटायचंच नाही कुठे
आपलं ते जवळ जवळ असल कनी वाटत नई लांब असल की क्युरिसिटी असते बाबा तिकड मज्जा येईल
मग पयल्यांदा दिदीचं लग्न झाल्यावर मी तिच्या घरी राहिले पंधरा दिवस राहिलेले तेव्हा मला चेतन दाच च लग्न होत म्हणून तेव्हा सगळेजण माझे पाहुणे मामा तेण अजब कराय कशी काय राहिली ही एवढं दिवस ये हितं दोन दिवस राही की तिसऱ्या दिवशी घरी जा त्या आणि तिथं कशी काय राहिली म्हणून म्हण काय म्हणलं आता ते लांब होत म्हणलं म्हणून राहवं लागल उ नको वाटतय मला नकोच वाटायच राहायला करमायचच नाही मला मामा च्या घरी दोन दिवस कसं तर काढायचं दुस ऱ्या दिवशी संध्याकाळी नाही तर तिसऱ्या दिवशी सकाळी तर मी पयला सोडा मला नाव लिल्यात त्या आजोबांना लागायच म लप पयला घरला सोडा मला नाई थांबायचंय मला बास झालय म्हणून
होय तस होतय जवळ असलं की लांब असलं की कायतरी फिरायला वगैरे भेट ते कुठ तरी असं टाइमपास होतोय ना थोडाफार हे इथून तिथं अ आपल्या घराला इथून तिथं आईचं घर जालं बहिणीच आलं सगळ गावातल्या गावात म्हंटलं की ते सगळ रोज भेट रोज भेटत्यात तस होतय जवळ असल ते लांब असल की जरा कस फिराय वगैरे भेटतय,
त्यामुळे चालायच
आन् सुट्टीला पण जायाला भेटतय लांब त ते तुम च माहेर पण गावात
हम्म सासण गावातच काय मग कधी आता गणपती तेन तिकड राहिल काय तेचच ये मग आलं की होतयच कि म दोनदा तरी मम्मीकडे जाणं होतय सासरी जरी आले तरी जेवायला तर बोलवत्या भेटायला म्हणून जायचं जाऊन यायचं तेवढंच होते होऊन जाते मग हा मग ते होतयच आणि मग आला कि ती बोलत नाही ना तर मला तर काय का तर बोलतच जेवायला तर या दोघं जण नाही तर मी आले तरी मला एकटीला तर बोलवतेच मग हेनी नाही आली तर ना मी मग बोलवुन घेत्या हे जेवायला मग गेले की अर्धा दिवस बस इथं दुपारी जर जेवायला गेलं की संध्याकाळी चार-पाच वाळतंय मग कायतर गावात गेलं की आणि हं काय तर घ्यायचंय म्हणायचं तसं गेलं की हा आता इथन जवळच चला जाऊन भेटून या म्हणून दहा मिेनट असं होतय नाही तर मम्मी पप्पा येतातच मी नाही गेले तर त्येनी येतातच भेटायला गावात असल्यामुळं आले म्हटलं की लगेच संध्याकाळी सकाळी पोचले की दुपारी येतातच भेटायला असं होतय मग म्हणजे एक एक गावातल्या गावात असणाऱ्यांचा कणी एक फायदा आणि एक नुकसान पण हाय आ झाले फायदा आहे की बाबा हा बाहेर बाहेर गावी असणाऱ्या पोरींना बाबा आईवडिलांना भेटयला समोरा समोर होत नाही सहा सहा महिने वाट बघाय लाग ते म्हणून असं वाटत क नाही गाावातल्या गावात आहे ब आपल्याला आठवण आली जाऊन बघू शकतोय बा काय आवं आजारी पडले तर पटकन जाऊ शकते हां असंही वाटतं की फायदाय आणि नुकसान हे आहे की आपल्याला राहायला भेटत नाही भाहेहे
म्हणलं दोन्ही पण हाय चालायचं म्हणलं तेवढ म्हणलं म्हणून एक बहीण बाहेर गावी दिली तर तेव्हा हेच केलं की बाबा एक बहीण माझी बाहेर गावात दिलं तेव्हाच पप्पा म्हटले की नाही एकटीला गावात द्यायच म्हटलं ते गावात दिलंय खरं माझं मीच तिच्यापेक्षा लांब हायं जास्त सगळ्यात लांब आल्या मी सर्विसमुळे आम्हानां तेव्हाच म्हणलं जाऊ दे राहू दे नाही राहायला मिळाल नई रहीना पण गेल्यावर भेटायला तर मिळतंय म्हणलं बास झालं तेवढंच समाधान मानायचं
व्हय आमच्यात पण आता गावात आमच्या आत्ती दिल्या आत्याची आ ती दिल्या परत माझी आता बहीण दिल्या जसं गावात आमच्या प्रत्येक पिढीतलं एक ना एक कोणतर हायच
सगळ इथंच म्हणलं की तेच होतय
हो आमची माझी जाऊबाई पण आहे ना छोटी ती पण गावातलीच आहे मग तिच पण सेम असच मग ती रोज जातच असते खर ती काही बाहेर नसते गावातच राहत असते तरी पण ती रोज जाईत असते चा माहेरला बघत त सुट्टीला कधी आणि चला कोण बोलवतय ये रहायला म्हणून तरी पण ते जाते तशी आठ दिवस
हम्म भेटणं वेगळं पडतंय ना आपल आपलं पण जरा माहेरी गेल्यावरच आराम असतो ना सासरी असल की जबाबदारी हायेतच माहेरी गेले की जरा निवांत असतय ना हा बाबा आयतं जरा खायला मिळतय भले काय एक दोन दिवसासाठी का होईना आयतं खायला तर मिळतंय सासरी कोण म्हणत पण नाही आपल्याला हा राहूदे बाई तू कंटाळ्यास खा आयत म्हणून कोणी म्हणणार नसतंय न व आपल्याला किती पण कंटाळा येऊ दे काय वाट चल ते होऊ दे करावं तर लागतंयच ना तेच आप आपल्या माहेरी गेल्यावर आई आईचा चेहऱ्यावर लगेच आईला आपल्या चेहऱ्यावरच लगेच कळतंय हा बाबा कंटाळल्या राहूदे
कंटाळून आलीयासं म्हणत्या राहूदे घे
राहूदे हा मग ते तेवढे दोन दिवस जरी आपल्याला काम मिळालंय ना तर लय मोठा आराम मिळाल्यासारखं होतं
होय
हम्म म्हणून माहेर
होय कसं पण अस ना ते पाहिजेच गरीब असुदे श्री
ती हं मुलीला शांती आईच्या घरीच मिळते वो सासरी कधी नाही काय भेटायचं
नाहीच भेट ते एवढं विचार नाही करत की बाबा ए कधी म्हणजे असं काय होईल जे होईल त्यांना फक्त त्यांच काम झाल्याशी मतलब वेळेवर सगळं पाहिजे
मग काय चालायच संसार म्हटलावर
मग आजारी असा नाहीतर काही असा
त्यांना ते त्यांना पाहिजेत ते सगळं टाईमावर हातवर हातात द्या त्यांच्या मग झालं त्यांच काम नसा हा हो हो चालेल चालेल ओके